आवाज.
हो येतोय.
तुमचा येत नाही आवाज क्लिअर.
हा बोला.
हम्म. कुठे राहता तुम्ही? पाऊस तुमच्या इकडं कसा आहे?
पाऊस आहे आज तसा. पण आताच्या कालपासून कमीच आहे म्हणायचा. आज ऊन पडलेलं.
हम्म. हिकडं पण आज ऊन पडलय.
मी बारडवाडीत राहते. तुम्ही?
बारडवाडी कुठे आली? ही बारडवाडी.
राधानगरी तालुका.
कोल्हापूर.
हो कोल्हापूर. तुम तुम्ही कुठे राहताय?
पुण्याला राहतो मी.
हा हा, पुण्यात राहताय काय. मग तुमच्याकडे पुण्यात पाऊस भरपूर आहे ना.
हो, भरपूर म्हणजे आज उघडलं आहे. आज आता ऊन पडलंय.
काल जरा ती माझी ही आहे जाऊ तिन हे टेट्स. लावले भर रस्त्यावरून पाणी आलेलं.
ते पुण्यात पुण्याचे रस्ते अशे बांधलेत की, थोडा जरी पाऊस झाला तरी नदीचं त्याला स्वरूप येत. कारण ते पाणी जातच नाही आतमध्ये. हम्म,
स्टेटस बघितला ना त्यात दिसत होतं, म्हणून म्हटलं पाऊस आहे का नाही?
पडलाय, नुकसान झालं.
हम् कालपासूनच आमच्याकडं पण कालपासून, थोडा थोडाच पाऊस आहे.
हम्म, तुम्ही काय करता?
घरीच असते, आता शेतातली, आमची कामं चालू होणार.
भात. भात, असतो का तुमच्याकडे?
हो, भात आता लावाय आता अजून तरू येत. छोटं छोटं आहेत ना त्यामुळं.
हम्म ह, आणि ते शेत तयार केलं का त्याला तयार करायला लाग
नाही नाही. शेत आता म्हणजे आता ते एकदम त्याच वेळी चुक्क चिक्कल करायचं आणि तरर्व काढत कडं ते भात, भात लावत घेत पाऊस चालू झाला की
हम्, पाणी सोडून त्यातच हे करायचं.
हो, पावसाच्या पावसाच्या हेजावर असते. पाणी काय आमच्या इकडं पाणी नसतं, त्यामुळे ते पावसाच्या हेजावरच असते ना.
असा डोंगरी भाग आहे का तो?
होय होय, डोंगरीच. डोंगराच्या वर आहे आमचं, प्यायच्या पाण्याची टंचाई.
हम्, अरे बापरे! पावसाच्या पाण्यावरतीच शेती आहे सगळी.
होय, तीनच एकच पीक आमचं ऊन पावसाचं फक्त भात. मुग आणि भुईमुग आणि नुसतं हे नाचणा. उन्हाळा परत निवांत. काय कामं नसतात, घरीच असतात.
हंम्, आणि मग घरातले?
घरातले आहेत ना. मिस्टर, ते समोर काम चालू आहे. बांधकाम, गिलावा करतात ते. ते सासूबाई तेन बाहेर गेल्यात.
ओके ओके म्हणजे ते जॉबवरतीच सगळ सगळंच आहे. शेतीवरती तसं खायचं खायब खायला पुरतच येते
नाही नाही ते शेताच काय नाही ते एवढं खायच खायासाठीच की तेवढं भात करायचं असं काय ऊस बिस नाहीत आमच्याकडं
तेच तेच आणि ते भाताची शेत पण छोटे असत्यात ना छोटे छोटे
हम छोट छोट ते उपास त्यात ते तेवढं त्यात तेवढं चिक्खल करायचं तेवढंच लावायचं असं असतय
हम्
तुम्ही काय करताय मग
आम्ही डिजिटल मार्केटिंगची कामं घेतोय इथं पुण्यात
हम
हा सर्वेची कामं घेतो फील्ड सर्वेची आणि ज्यावेेळेस इलेक्शन असतं त्यावेळेस इलेक्शनचे कॅम्पेन घेतो म्हणजे पूर्ण डिजिटल मारकेटिंगची काम
हम हम हम
हम
मग ते प्रॉपर तिथच सेटलच झाला पुण्यामध्ये
हां इथं इथं पुण्यातच सेटल आहे म्हणजे गाव आमचं सांगली
हा हा
हा मग कधीतरी जातो गावाला गावी शेती आहे आमची पण
ह तिकडे तुमच्या तिकडे काही ऊस तेन असणार
हां ऊस ऊसच हा ऊस असतो घऊ, मका हा सगळी सगळी फॅमिली तिकडेच असते. ते आई वडील असत्यात लहान भाऊ तिकडं असतो.
हा हा तुम्ही पुण्यात
हम्म मी पुण्यात असतो.
हा हा मग आणि
हम् तुम्ही शिकला काय शिक्षण
माझं शिक्षण बारावी झालंय
बारावी झालंय काय हा ओके ओके हम मग ते अ शेती तुम्ही ट्रॅक्टर न करता की बैल आहेत तुमच्याकड
नाही नाही ती बारका रोटा वेळ असतो तो हा तेजा होते तेच्यापासून ते चिक्कल करायचं आणि ते हे करायचं रोपटी भाताची र रवून घ्यायचीत
हम्म
हम्म
आणि त्याला लागवट टाकाय लागते का ते त्यावेेळेसच
त्यावेळसकी चिकलावर थोडी मारायची आणि नंतर मग ते जरा असं त्याला जीव धरला की त्या नंतर ते हे करून त्याच्या वर आणि जाऊन डबलदा फेर मारायचा मग
ह आणि आता उन्हाळ्यात शेणखत हे टाकलेलं असल ना का नसतय टाकत
होय ते शेण खत म्हणजे आमची जनावर भरपूर आहेत ना दहा दहा जनावर आहेत. मग ते भरपूर शेन पाच सात ट्रॉल्या शेण खत होतय मग ते प्रत्येक रोप्यात एक आर एक एक ट्रॉली नेऊन वताय अ वर्षला
हम् पणआता या होळीत दहा बारा जनावरांचं मग चाऱ्यायचं कसं करताय.
चारा म्हणजे ते आता तेच की ते मक्याची बॅग असत त्या कुट्टी ते विकत मिळत नाहीत का हरभऱ्याच्या बॅग ते मुरगा असते नसते ते ते विकत घ्यायचं. आणि ते थोडं थोडं जनावरांना घालायचं.
हम्म आणि ते विकत परवडते का?
परवडतय म्हणजे तसं परवडत नाही खरं आता मग जोडधंदा म्हणून शेताला काय
हम्म हा तेच हा डडेर जोडधंदा पण आणि रेग्युलर इन्कम साठी पण
रेग्युलर इन्कम म्हणजे इकड जर काम नसलं हे नसलं तर ते चालतय ना म्हणून ते केले.
हम् दहा दिवसाला दहा दिवसाला पगार होतो ना दुधाचा?
हो दहा दिवस झालाच की
त्यात पाच गाई दुधाच्या एक म्हहिस हाय छोटे छोटे तीन आहेत.
कारण आमच्या इकडे पण एवढं असून ऊस हे असून पण उन्हाळा लागलं की की चाऱयचा प्रश्न येतोय.
येतोयाचं की आणि नाहीच काय चारा उन्हाळा बरोब इतकच घ्यायचा. आता ती आमची भात कापणी झाली की जी पिंजर पिंजार परत एक गवत परत भुईमगाच वेल ते नेत य ते ते साठवून ठेवायचं आणि थोडं थोडं घालायचं आता कशी पावसाळ्या तू पिंढी गवता चू हे करून त्याच्यावर लागवड मरली की
आता वरण येते कुठे कुणाच्या बांधाला
ह ते येतीय ते हे करायचे आहे आणि उन्हाळ्यात ना मग ती पुर तोपर्यंत आमची पिंजारतीन घालायचं आणि तिथन पुढं मध्ये हे करायचं विकतच घ्यायचं बॅग आहेच्या त्या
हम् मुरगस पण मुरगस किती दिवस सहा महिने टिकते का मुरगस?
टिकतय वाटतं ते म्हणजे ते बांधलेलं पॅकच असतें ना ते गोल गोल असतात.
हम्म ते बॅग असते ते बॅग मध्ये करून नाही का
छोटं छोटं ते गो गोल हे घट्टच असतात ते फोडायचं आणि त्यातन घालायचं
हम तुम्ही घरच्या वैरणीचा मृगास बनवता की विकत आणता.
विकचत घरच्या कसं बनवणार घरच्या फक्त पिंजार आणि काय ते हे की गवत असलं तर नाहीत नाही विकतच ते हे येत ते ते घ्यायचं.
हम्म मग त्याला पेंडीच पण लागत असतील पेंड आणि
नाही नाही ते पेंट तेेंट काय आमच्या जनावरांना घालत नाहीत मी काय तिकडे नस्तोय थोडा सासरू सासरी आणि छोटी दीर आहेत ते त्या त्याच हे करतात ना मग ते कसं भुस्सा परत गोळी असं ते घालतात जनावरांना पेन कधी वापरत नाही.
आणि मुलं लहान आहेतेत तुमची आता?
हो मुलं सहा वर्षाचा मुलगा आहे माझा
पहिलीला जात घातला होता त्याला का नाही अजून
नाही अजून इंग्लिश मिडियम ला घातलाय यु केजी ला आणि मुलगी सातवी ला हाय.
ओके ओके का बरं इंग्लिश मिडियमला घातलं तुम्ही मराठी शाळेत का नाही घातलं.
मराठी म्हणजे घातलेला तो दोन वर्ष अस तिसर चौथं वर्ष लागल्यापासून दोन वर्ष होता तो इथ ह्याच्यात अंगणवाडीत. तो फक्त जायचा भात खायचा. आणि ते सुजी खायचं न जाऊन बसून यायचं न आला की जरा झोपायचा ते काय त्याला. अ न न सुद्धा काढायला येत नव्हत, म म्हनलं तिकडे घातला ते आता हुशार झालांय. सगळ लिथो, इंलिशमध्ये लीहतोय, मराठीत लिहतोय, सगळं लिहतोय.
नई चांगली इंग्लिश मिडीयम तुमच्या तिथं.
हं तुमचं मं तुम्हाला मॅरीडआहेत का?
हा आम आत्ता एक वर्ष झालं माझं लग्न होऊन.
आत्ता झालंय का मं काय तुमची मिसेस काय करते?
ती गव्हार्मेंट जॉबला आहे.
हा हा कुठं पुण्यातच का?
हं नही ती मुंबईला आहे.
हं!
हं!
हा!
तस आलंय ज थोडसं बदलीचच चालू आहे.
ते तुमच्या जो
हां इकड पुण्याला घ्यायचं चाललंय.
हा हा!
ते. मुंबईला असतेत जॉबला.
हूं!
म जाऊन येऊन असते.
जाऊनयुन येत करत का? म ते रोज जमतय एवढ्या लांब जायचं, किती दोनशे किलोमीटर आहे ना?
हूं दोन दिवस इकडे येतेत हा.
असं करतात काय.
हूं!
नाही. ईकड नाही पुण्याला नाहीत येत ते त्यांना जमत, नाही गर्दी आणि एवढ्या लामचा आमचा प्रवाससं नाहीच हे करतच नाही.
तुम्ही जायत असशिला तिकड सांगलीला. हूं हूं शेती तेन करताय काय तुम्ही?
हा शेती करतो ना गेलं की करतो, आता नाही आता अ कमी झालय ह्यां असा लग्न झाल्या पासु न शेताकडे नाही मी गेलोच नाही. म्हणजे घरी जाऊन येतो, फक्त घरी जाऊन वेळ होऊन जातो ना मग शेतात जायचं हेच होत नाही, एक दोन दिवसासाठीच जातो.
त्यामुळ वेळच मिळत नसल ना.
हूं आणि ती जरा सवय पण मोडली आता माझे माग च्या वेळी गेलो होतो ऊस लावायला.
हूं!
पण ते म्हणजे दोन तीन दिवस पाय दुखत होते.
ते पा शेतात काय फक्त ऊसच लावताय कां आणी पीक
हं ऊस असतय मका असतय अ शिजन गहु असतंय हो भुईमुगा शेंगा करतो हा
हा हा गहू पावसाळ्यात करताय का तुम्ही
पावसाळ्याच्या करतो उन्हाळ्याच्या नाही उन्हाळ्याच्या नाही करत.
हम हम
ते काय होतं लवकर पाऊस आला तर उगवायला चालू होतंय.
हा हा ह
हा ऊस असते ना ऊस गेले लवकर जात नाहीत मग काय ते हा उन्हाळ्यात लेट होतो भुईमुग मग ते पावसाळ्यातच आता कारण सुरूच्या ह्यलाच
ह हा सोयाबीन तेल करत असचिला.
नाहीस पूर्वी करायचं सोयाबीन आता नाही करत.
हम् ह आता फक्त ऊस आणि भुईमुग
गहु मका
हम्म ह जनावर नसतील तुमची
हायत जनावर हायत आमची
कोन ते बा पाहत
चार पाच हायत.
ते कोण बघतय मग
ते घरचेच बघतात मम्मी पप्पा हम्म हम्म मी कट करतो फोन आपले दहा मिनिट झाले.
हा हा.
तुम्ही करा तिकडून मग
बर-बर चालतय